हा कस आहात? हम्म.
हो काय
हम् काय चाललंय
नाही बस म्हटलं उन्हाळ्याच्या सुट्ट्या आता संपात आल्या
सगळ्यांना झोपा येतात मी ऑलमोस्ट झोपलेली म्हंटलं तर तुमचा कॉल आलाय तो उचलावं
हा मी पण घेतेत आता दोन तीन कॉल
नाही मी एकही कॉल नाही घेतला कारण मी विचारलं सर्वांना कोणी म्हणजे आपण बोलतो ना की अ आता बोलण्याची हिंमत च नाहीये खूप दमलेली होती तर म्हंटलं झोपावं नाही तर पित्ताचा त्रास तो शरीर प्रमाणे
हो आणि ते वय झाल्यानंतर खूप त्रास व्हायला. अश्या गोष्टींचा झोप नाही झाली का?
हा. हा. तुमच्या वया तुमच्या वयामध्ये नाही होत - - आताच्या मुलींनाच त्रास होतयं.
आरे! हं
आत्ताच्या पंच पंचवीसशे वर्षी मध्येच पोरींना त्रास व्हायला लागले अजून लग्न व्हायचे बाकी राहिलं.
अरे बापरे! हे तर मग चुकी - - झालं.
आम्हाला साडे दहा न मारल्या तर झोपायला लागत.
हो का?
पोरीना मोबाईल लाग - - ते पण आम्हाला माझ आमचा आपो जरा वेगंच झालंय सगळं - -
हो का? नाही हो. मला तसं आहे मोबाईल बघून बघायला लागले ना - - थोडा एक दोन रिल जरी बघितलं तरी झोप लागते.
तुमचा आवाज थोडा कमी येतोय. थोडा मोबाईल जवल घ्या.
हो जव तुमच्या ते मला पावसासारखा आवाज येतोय पाऊस येतोय का?
एकदम दोन्ही फॅन फास्ट केलेत ना आणि झोपलेली थोडंस त्याच्यामुळे तुम्हाला - - वाटत अस काय पाऊस पडतोय की काय. फास फास्ट केलेले एकदम गरम होत होतं ना.
अच्छा हो हो. तेच ना किती किती गरम होतय? पावसा
पाऊस पण पडत नाहीये. कधी पडणार? हो. मॅम. अ एक दो सात जुन ला पड - - तो सात जून पहिले तर एप्रिलमध्येच धोधो लग्नांची वाट लावली. आणि आता पिकांची वाट - - लावली.
हो आणि आता पट - - पडणार बी तर काय उपयोगाच्या नाही मग - -
सगळं हातातून गेल्यावर सगळ्या गोष्टी पडणारे वाट - -
हो आणि आता जून जून महिन्यात तर पेरणी होत ते
हा
हो आणि जुनच चालला तर पेरणी कधी होईल
पेरनी सोडा ओ इथं प्यायला पाणी कधी भेटणार ते बघावं लागेल आता
हो ते तर महा मुश्किल आहे
हा ना कि परत आता महिलांना डौरे खोदायला जायला लागतंय
हो नाही हो महिला कशाला जातील डवरे खोदायला
नाही पडलं तर पुरुष जातील ना पुरुष कामाला जातील का डौरे खोदायला जातील
नाही हो आपण कशाला डवरे खोदायचे आणतील ना ते पाणी आपल्याला
नाही आणणार हो सकाळ सकाळ पुरुष मंडळी कामाला जाणार महिलांनी पाणी आणायचं का मग करणार
हा हा हा.
ते बोलतील एखादा टँकर टाकून देतो बाकीच पूर्वापूर्वी करा आता महिलांना काय एक याच्यामध्ये राहतय का पाणी. दिवसभर पाणी लागतय मुलींनाच किती लागत शंभर तोंड धुवायला लागतं ते ऐ तो ते वेगळत
हो आणि ते बराबर चालू करताना
हम्म. हा आमलाग भरा भरा पाणी
होना. फुल नळ करता आणि मग आंघोळ पण करता?
हो दोन दोन टायमाला पोरी ना आंगोयला लागतात दो दहा दहा वेळा ते चार चार पाच पाच वेळा तोंड धुवायला लागतात. पाय धुवायचं ते वेगं पाय धुवायचं शंभरदा ते वेगच.
हो ना.
मग बाकी जेवण वगैरे झालं तुम?
हो, हो झाल,, लवकर होत, आमच आठ-साडे-आठ वाजेपर्यंत.
काय बनवलेलं?
आज काय वरण पोळी भात. मटाची भाजी.
काय बनवलेलं?
चला मग जेवायला आमच्या
आज काय विशेष होतं का? नाही कधी तरी असं सुट्टी घ्यायची इच्छा ना होते का आज डाल खिचडीच खायची.
डालखिचडी खात नाही ना ताटात घेत नाही ना?
असं आहे.
हो तो विषय आहे ना.
नाही आम्हाला चालतंय डाल खिचडी आम्ही आवडीने खातो.
दोन भाज्या, पोळ्या, वरण, भात कंपल्सरी असतं आमच्यात.
खूप छान आहे की तुम्हा म्हणजे करणाऱ्याला त्रा कंटाळा नाही येते का एवढं करूसपर्यंत त्रास नाही
ती सवय झाली ना आता.
पकवानांचं जेवण
हो. रोजचं आहे हो ताई.
अच्छा अच्छा चांगली गोष्ट आहे ना रोजचं बनवायचं ते.
हो. काय आता कुकर आहे पटकन काम होता कुकरमध्ये
आता काय तीन-तीन बर्नरचे गॅस आले. पहिले एक, नंतर दोन, नंत त्यात तीन नंतर चार
आता खूप म्हणजे फास्ट काम होतं हो.
हो.
हम्म. बाकीच्या सगळ स्वयंपाक करायच्या कंटाळा नाही येत पण त्या पोळ्या लाटायचा कंटाळा येतो.
हो. आवाज येतोय ना तुम्हाला? लाई होय. हो मला वाटलं लाईट गेली. वाय कायपण गेल की काय नि कट होतय की काय माझे कॉल. आणि मग एवढ्या वेळा आणि माझ्या मैत्र खूप आठवणीने मला कॉल के मला बोलताच येणार नाही मला असं वाटलं नाही नाही बोला बोला चालू सपला
हो मग तेच नाव मग म्हटलं आता आंब्याच सीजन येल
कश संपल ना आंब्याचा सीझन आम्ही आंबे खूप खाल्ले तुम्ही खालीये का
हो भाई खूप आज ह पडलेले आहे दोन दोन तीन किलो
तर दोन तीन किलो
रोजचे आणतो तई असे कच्चे नाही भर
शर मड म्ह रोजचे दोन तीन किलो आणिं
हो रोजचे पिकलेले
वा वा अजून अजून खातच आहात
हो जोपर्यंत पाऊस नाही पडेल तोपर्यंत
चांगली गोष्ट आमच्याकडे एकदमच शंभर किलो आणले होते. हो का म ते पटपट पिकताना होत नाही होत नोय ओ ताई हे आणल आमच्या झाडावरून काढले ताई एकदम सगळ्यांनी मिळून आणि एकदम मग रोज रोज पंधरा पंधरा वीस वीस कापून खाऊन टाकले मजून चार पाच वाया गेले गेले असतील
हो का ते हो ना इकडे पण मिळता पण ते ना गर्मीमुळे ना लवकर पिकतात
मुले नाहीे त्रास झाला सर्वांना जास्त तर गरमी त्यात आंबे ना
हो आणि ती अति गरमी ना ताई
हो खूप जास्त गरमी आहे
हो एवढी गरमी नको मग ते आंबे ना रोजचे दहा बारा रोजचे दहा बारा एवढे पीक
पिकतात हो ग गर्मी मुलेच अ रोज म्हणजे आपण बोलतोय ना एवढी गरमी कधी एक तर नव्हती त्यात सर्वाांनी आंबे खाल्ले त्यात उष्णते त्याचा त्रास भरपूर जणांना झालाय
हो ना आणि ते आंबे ना
आंबे ना गरम असतात हो त्यातून गर्मी आपलं शरीर पण गरम भयंकर त्रास झालाय त्या त्या गोष्टीचा सर्वांना त्याचा मुळे जुलाब वगैरे लागतात आंबा हा सर्वांचा प्रिय प्राणी प्रिय हो फूड बोलल्यानंतर एक आवडता फळ बोलल्यानंतर सर्वजण आवडीने खातात
हो ब हा आंबा हा फळांचा राजा आहे.
हो.
आवडीने आता जोपर्यंत पाऊस नाही पडेल ना पिकलेला आ आणतो आम्ही.
हा भरपूर लोक अजून खातयत पण आम्ही एवढे खाल्ले घरचेच आंबे की आता इच्छाच गेली
बोला लोणचं करायचं ना ओ ताई बाकी कैरीचं
टाईमे घरातच कोणी नसतं.
हम्म. अच्छा.
सगळेजण इिकडे तिकडे असल्यानंतर कुठे टाइमच आणि लोणचा बनवला ते आमच खराबच होत.
हो का गरमी जास्त असल्यामुळे
हो गरमी जास्त असल्यामुळे तुम्ही जर चांगलं लोनच बनवत असाल एखादी एकाच मिनिटामध्ये रेसिपी सांगा बरं
अच्छा लोणचं ती कैरी असते पण गावराणी कैरी घ्यायची बरं का आंबट
गावराणी कैलीच नाही हो आमच्याकडे आंबाट आमच्याकडे सगळे गोड आंब्या आहेत
मग नीलम नाही
हो नक्की नक्की ज्या वेळेस त्याने त्यावेस मी तुमच्याकडून आवर्जून कैरीची ह्याची लोणच्याची रेसिपी आवर्जून तुमच्या कडून मागेन. आणि त्यावेळेस तुम्ही मला मस्त मस्तपैकी लिहून पाठवून द्या आणि पाठवल्यानंतर मी मस्तपैकी कैरीची लोणचा बनवेन आणि मग तुम्हाला सांगेन की कसं झालंय म्हणून
मी जसं बनवते ना तस तुम्ही बनव
ब नवजा बघा तुमचं वर्षभर चांगलं राहिल तुमच्या चालेल चालेल बनवेन बनवेन मी हम् जेवण वगैरे झालं असेल तुमच आता झोपाची तयारी
ेवतो आणि उशीरा झोपतो
नाही आम्ही लवकर जेवतो आणि लवकरच झोपतो लवकरच उठतो
हा सकाळी पण लवकरच उठायचं ना पाच वाजेपर्यंत उठून जातो
सहा वाजेपर्यंत उठून जातात सगळ्यात पण सगळे लवकर लवकर झोपते सगळे बाकी लेट झोपतात माझाच झोपावा आहे मी
अच्छा
मला मोबाईल नका देऊ मला ओके चालेल ला हा गुड नाईट मला पण झोप पाले